हॅलो आवाज येतोय का?
हा येतोय की, माझा येतोय?
तुमचा लयच बारीक येतोय ओ!
बारीक येतोय?
होय होय!
मोट्यान बोलालोय मी तरी पण बारीक कसं काय तेच कळत नाय.
काय माहिती रेंज नाही काय फुल कुणाश ठाऊक.
आता येतोय का आवाज?
येतोय पण तेवढाच येतोय छोटा छोटा.
म्हणजे लय बारिक येतोय काय?
मा हो लंय बारीक येतोय ऐकायला पण येत नाही काय काय कराय लागतय.
अरे बापरे होय काय? खर मी आता मोठ्यान बोलतिया ग इथ.
जरा बाहेर बीर तेन जाऊन बघा कुठ तर.
बाहेरच आहे मी इथ इथं अंगणात आहे मी.
अंगणात
अंगणातच हाय लाईट गीलिया अंगणातच हाय मी.
काय नाही बघा स्वयंपाक आवरला. तुमच?
ये हाड, थांबा एक मिनट. माझं पण आवरलं स्वयंपाक.
हा काय चाललंय आणि?
काय नाय काय हाय आज ह्य कोबीची भाजी, चपाती, भात आणि
हा,
अ ह्या ची, काय ते, पालकची आमटी.
केली मी
हा, पालकची आमटी. पालक आहे ना, त्याच करतात गरगटा. काय म्हणतात ना त, तू आज काय बनवलय?
मी भात, बटाट्याची आमटी, केलीय चपाती, भाकरी
हां,
आणि बेसन केलय.
हा,, बेसन म्हणजे, बेसनची पोळी काय?
पिठलं, पिठलं,
पिटलं, होय हा, ह तुमच्याकडे बेसन म्हणतो काय.
हा, आता काय सांगायचं मग ममी, पिटलं म्हणण्या्यापेक्षा बेसून म्हटलं.
असं आहे होय
हॅलो, मग
काय नाही,, बेसन म्हणजे ते पिटलं कशी करत्यास तू? त कशी मी सांग?
अ पिटलं, सांगू काय? तुम्ही नाही बनवत कधी?
बणवतय की, म आता दुसरं काय सांगणार आहेच काय?
सात, अ,
दुसऱ्या काय रेसिपी सांग की.
सांगते मी, दुसरी नाही सांगते की, बेसनची सांग ती. आपण काय करायचं, पहिल्यांदा कडई गरम करून घ्यायची, आणि फुडणीला, कडीपत्ता, जिरीे मोहरीची फोडणी, लसूण, लसूण टाकते, कोण कोण कांदा टाकतेय, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाण. छान लाल सर होईपर्यंत कांदा मग भाजून घ्यायचा. आणि, त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून, परत त्यात पाणी वतायचं, आणि उकळे आले की आप आपलं ह्याच डाळीच पीठ असतय ना,
हम्, हम्
ते वैरायचं असं, हळद टाकून. हम,
हा हा,
जरा गाठीे होत्याच, गाठीे होऊन द्यायच्या नाहीत्या. आणि व्यवस्थित शिजू द्यायचं, म्हणजे छान लागतय. आणि वर्ण कोथिंबीर, खोबरं, टाकलं तरी चालतय.
हाहा, माझी पण अशीच सु कोबी बनवला.
पाणी टाकून.
नाही नाही, पाण्या वाफे वर, वाफेवर शिजवलेल चव लागतय, पहिला, हा, कांदा हे, पहिला कोबी चिरून घ्यायचा, त्यांना, म प हा चिरवून चिरून घेतला नंतर ना मग, अ चिरल्यावर मग नंतर मोहुरी, जिरं, आणि काय लसून थोडा, कडीीपत्ता, आणि हळद, जरा चटणी, सगळ टाकून,, हा जरा गरम मसाला, गरम मसाला त्यानी सगळं टाकायचं. नंतर कोबी,, हे,, कोबी ना, कोबी टाकायच वरण चिरर्लेला मग नंतर ना त्यात मीठ टाकायचं,, आणि काय करायचं, पूर्ण सगळं एकजिव करायचं, म्हणजे हलवून घ्यायचं सगळं, आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं.
हम् हम
मग नंतर ना आणि परत हे केला, जरा पाणी सुटलेलं असतेय ना,, आम्ही काय पाणी घालत नाही. मग पाणी सुटलेलं असतय, मग त्यात जरा शेंगदाणा च कुट घालत घालते मी,, मग कधी तर मग मसूर काय, मसूरची डाळ असं घालायचं, मग शेंदना च कूट थोडं घालायचं. परत झाकून, मग नंतर चांगली भाज ल्यावर म्हणजे चांगले हे, शिजते ना जरा कोबी शिजत्या,, मग नंतर ना थोड्या वेळने मग
गॅस मग, हे ताट म्हणजे, झाकलेला असते ना ते ओपन करायच, म्हणजे काढायचं त्याच्यावर ताट आणि त्या तसंच जरा हलवत हलवत ते जरा कोबीची भाजी जराशी सुकी सुकी करायची, म्हणजे पाणी सुटलेलं असतय ना त्याला हम्म्
हा
पाणी सुटलेल असतंय, त्यामुळे जरा मग जरा ओपन करून ते,, बारीक आचेवर, गॅसवर अं, आणि जरा शिजवायचे, म्हणजे अस जरा पाणी आठुपर्यंत ते मीठ घातल्यावर पाणी सुटतय ना कोबीला. असो,, तू काय तर पाणी घालतेस काय कोबीत
नाही नाही, मी पण तुमच्यासारखंच करत्या,, असं पाण्याचा शितवडा देऊन. हे करते.
मी पाण्याला शितोडाच देत नाही. कारण ते झाकलं ना, मीठ घातलं आपण सगळ केलं. मीठ घातलं, तर नंतर थोड्या वेळाने त्याला पाणी सुटतंय. मग गॅस हे अ.. आपण घातलं ना कडइमध्ये, पालतझाकण झाक लना त्यावर. तर त्याला आपोआप आतमध्ये पाणी सुटतंय, त्याला. त्यामुळं पाणी घालायला लागतच नाही. हा.. हां. आणि, आंबोळी तेवढी आवडत्या.
होय-होय, आवरल बघा. ह.. ह
हम्म्, तुला आवडते कोबीची भाजी
नॉनव्हेज, व्हेज-नॉनव्हेज काय सगळं खातय
हो. त्यानंतर थोडंफार म्हणजे, कमी आलंय. होय. तू कसं करत्यास, नॉनव्हेज करताय कां नाही तु्म्ही
नॉनव्हेज करतो की, चिकन, मटन. मासे वगैरे करत नाही आम्ही. तुम्ही पण फक्त, मासेे.
व्हय, तू चिकन कसं करत्यास
चिकन, पहिल्यांदा आता आणलं दुकानात
हम्म्, हम्म्
मग, त्याला स्वच्छ धुवून घेते मी
हा
तुम्ही, धुता चिकन
होय, धुतोय. नाही तर वास मारतोय, स्मेल येतोय घान
लय, हा आणि त.. ते नको वाटते खायला.
हा, आता पोचल्यावर स्वच्छधुयाच चिकन. पहि
आवाज तुमचा, काय म्हणजे काहीच येत नाही.
नाही येत?
नाही, लय हाळू.
अरे यार, मी किती फास्ट! म्हणजे मी मोठ्याने, बोलायलोय मी.
आणि, नाही तर हेडफोन वगैरे काय वापरत नाही काय?
नाही, हेडफोन नाही घातलं मी. ते हेडफोनन, ब्लूटूथन आणि ब्लुटूथन आणि कमी येतय, त्यामुळं मी घालतच नाही. म, असं केल्यावर-
ब्लूटूथ घालून बघा, तुमचा असा ह्याचा आवाज कमी आहे काय, कुणास ठाऊक? मोबाईलचा?
नाही. जास्त आहे माझा मोबाईलचा आवाज.
मग, कां नाही आवाज येत? मगाशी पण, तसंच होत होत.
मलाच, लावल्यावर असं होतयं का आणि काय
तुम्हालाच लावल्यावर आसं होतंय, स्पष्ट आवाजच येत नाही ऐकायला.
बाकीच्यांचा कुणाचा काय प्रॉब्लेम येत नाही?
तर बघा, नाही-नाही. आपलं पण, एक पहिला कॉल झाला की नाही, त्यावेेळेला व्यवस्थित येत होता आवाज. सकाळपासूनच आसं व्हायला लागलय.
हम्म, काहीतरी प्रॉब्लेम आहे काय, समजना झालंय ते. -
अ म्हणजे, आता तुम्ही दुसऱ्याला कुणालाऽ- कॉल करणार आहे ना, त्याला जरा ब्लूटूथ वापरून बघा वाटल्यास.
होय काय, आता मला आणायला गेल्या, आतमध्ये आता गेल्यावर रेंज जात्या, त्यामुळे ईथ बाहेरच थांबल्या.
ह. हा. तेच मग परत की नाही दुसऱ्या कुणाला कॉल करताना, वापरून बघा वाटल्यास.
होय, होय आणि काय मुलाचा अभ्यास घ्यायलाय काय? घ्यायल्यासं काय?
झाला, पाच वाजताच घेतलं मी, स्वयंपाकाच्या आधी.
होय, नाहीतर, प.. परत दमवत्यात मग, रडत्याती नं - -
ह.. आणि लाईट जात्याओ, लाईट गेली की मग काहीच समजत नाही, रोजच जाते आता लाईट.
हा, इथं पण आमच्यात लाईट गेल्या आता. लाईट गिल्या ईथ- हॅलो?
म्हणतानाच अभ्यास करून घेतला त्याचा.
हा, होय की, लाईट जात्या, त्यामुळे प्रॉब्लेम - होय, मी पण केला मगाशी त्याला घेतला मगाशी अभ्यास त्याचा, हिथ पण लाईट जाते ना, लायटीयचा प्रॉब्लेम आहे.
हा, लोड शेडिंग काहीतरी चालू केलय बहुतेक, त्यामुळं.
हा, ते कसं लायटी मुळ तेन पण, असं काय रेंज पण नाहीये, लाईट पण नाहीये. प्रोब्लमच आय.
हम्म... मिस्टर आले का?
हा. नाही अजून म्हणजे, अजून नाय आले, आता येतील थोड्या वेळाने. थोड्या वेळात येतील आता, हा.
हम्म,, दोघंच अशीला?
होय, आणि माझा मुलगा. हम्म..
मुलगा आणि तुम्हीच कि दोघं, आता मिस्टर आल्यावर मिस्टर.
होय, जेवायचं परत सकाळचं आणि उद्याच रुटिंग चालू.
हो.
आता येतोय माझा आवाज?
येतोय, तेवडाच येतोय, हळूहळू.
होय काय, काय रेंज प्रॉब्लेम आहे, त्यामुळे काही ते प्रॉब्लेम झालय.
हा.
हम्म, हा किती वाजता झोपतोय? मुलगा किती वाजता झोपतोय तुमचा?
मुलगा झोपतोय की, साडे दहा वाजवतोय तो.
होय काय,, लवकर झोपत नाही त,, दंगा करतात, आणि सकाळी लेट उठतात ना ग.
हा,, लेट उठतेतऽ